हा, काय चाललंयं?
काय बसले बघा.
ह ह ह झालं चहा, पाणी?
हा झालं की, तुमचं?
नाही, आता घ्यायचं आता.
हा हा.
हम्म! आणि काय मग काय काय नवीन काय करताय, पदार्थ?
पदार्थ परवा ढोकळा केले होते, पण छान! चवीला तेन छान झालं होतं, पण कलर जरा असं खराब झाला होता.
म्हणजे, हळद जास्त झाली असेल?
हळद जास्त झाली होती, ती मला समजलं नाही. किती घालायच, आणि ते कसं घरची हळद असल्याने ना
हा.
त्याचा कलर खूपच एकदम असं लालसर मध्ये जर आलं होत.
हम्म. आणि चव जरा बिघडते पण कडवू लागतो ना थोडासा खडात जास्त झाले.
टेस्ट दिन छान झाली होती.
हा.
हा पण कलर जर अस तर हे झालं होतं माझी मुलगी म्हणते. मम्मात ते कुंकू घातलंस का?
ह.
म्हट को कोणा म्हटलं हळद घातलं जर असल लालच. झा होत ते म्हणजे ते म्हण ते बाहेर बाहेरचा ढोकळा किती छान होत पिवळ होतं हे आसका झालंय ग म म्हटली.
हा हा ह ह.
मममी काय म्हंटलं त्याला तिला सांगितलं हळद जरा जास्त झाल्यावर म्ह म्ह म्ह. बुहातलंच काय?
कन्नड बोलताय काय तुम्ही?
नाही.
ट्यवनिंग तसं वाटतंय.
हा हा नाही कन्नडमध्ये म्हणजे मला बोलता येत नाही. पण आजूबाजूेत सगळे आम तथं बोलतात म्हणजे माहेरी कन्नड बोलतात मला बोलता येत नाही कन्नड.
हा आमचा जोड आहे कर्नाटक त्यामु आम्हाला येत आहे कन्नड.
ह.
हा आजोळ्याव्हा सारखं सुट्टीला जात होतं ना आम्ही मावशीची मामाची मुलं. पण यायची त्यामु आम्हाला कन्नड येत त्यांना मराठी येत. असं आम्ही बोलत होतो आम्ही त्यांच्याशी कन्नड बोलायचं. आणि ते आमच्याशी मराठी बोलायचं असं करून आम्ही मावशी मामाची मुलं असं करून आम्ही एकमेकांची भाषा शिकलो.
आमचं आम माझे पण आजवळ कर्नाटक आहे.
हा हा हा.
हा उगार उगार म्हणून येत.
हा माहिती की हा.
हा ते मग आमचं तसं जायचं आम्ही महाराष्ट्रातल्या नावशीची मुगी मुलगी येते ना ना. कर्नाटकमधले त्यांना मरा आम्ही ब त्यांना समजणार नाही हिंदी एकदा बोलणार आम्. क् ब प म. ं मराठी ज म्हणजे कन्नड जास्त असं बोलता येत नाही.
हा.
असं कसं म्हणते का आरतुर जातय ना ते कसं आवजव बोलायला लागतंय हा. ते री घालून बोलतात ना ते तसं बोलता येत. हा मग ते कस जरा सारं तुर जाते मग ते मोठ. अस की ते बरं वाटत नाही. ब. ते माझं कन्नड तसं वाटत असेल.
आता आता कस झालंय आता पण आता बोलतो आम्ही परफेक्ट पण तरी पण खादा ब अगोदरच आजी होती तेव्हा सारखं जात होतं आता आजी वारल्यापासून खूप प्रमाण कमी आलं. मा मावश मा्या मराठी य नाही ्या मावशीला ज य. ोरल्या मावशीला अजिबातच येत नाही मग तेच्याशी सगळं कन्नड मध्येच बोलावं लागतं मग सगळं.
कुठलं गाव ते
गुलबर्ग लांब आहे गुलबर्ग हो जातो तरी दोन तीन वर्षा त्याे अण आ कॉन्टॅक्ट आहे मावशची मुलं मामाची मुलं मावश फोन करत सारख.... येण जाणं जरी आजी वाारली असली तरी..... आहे संपर्क चांगला....
हां हां... ते जर जाणे ते मधुरा रेसिपी आहे नाही.... युट्यूबर दाखवतात तिचं बघूनच..... तिचं बघूनच केलं होतं एक वाटी रवा घेतला.... घले होते एक वाटी डाळीचं पीठ....
हा....
आणि मोठी वाटी दही आपलं ताज दही घरचं..... त्या त्याच्यामध्ये ते मिक्स करायचं होतं आणि ते मिक्स केल्यानंतर न...... एखाद्या वेळ जर घट वाटत असेल तर थोडंसं पाणी घातलं तर चालतय म्हण म्हणजे...... पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि थोडस जरा..... हळद जास्त झालं होतं माझा हळद जरा कमी घालायचं आणि इनो..... आणि आपलं हे जरा असं साखर घालायचं मीठ घालायचं....
हम्म....
आणि ते पूर्ण नजार असं फेटायचं ते.....
हम्म....
म्हणजे अस ते सॉफ्ट होत आसेल.... ल्या होत झा क हां मग ते जर मीठ तेनी घालून झालं की नाही मग ते हे हलवायचं.... आणि जे आपण भांड्यात करणार आहे त्याला तूप किंवा तेल लावायचं..... आणि त्या भांड्यात हा तूप लावल तर पण चालतय तेल लावल तर पण चालतय...
हा हा हा....
म्हणजे चिटकू नय असं म्हणून मग त्या भांड्यात लावायचं आणि..... मी कुकरमध्ये केले होते म कुकरमध्ये ना खाली पाणी ठेवलं होतं आणि..... कुकरचं स्टँड असतं त्या स्टँड मध्ये ठेवले होते आणि त्याच्यावर ते डबा ठेवले होत ते पिठाचा..... आणि पूर्ण असं वाफ न जाण्यासारखा आहे ना प्लेट झाकलं होते.....
हम....
छान झालं होत पण खरं एवढंच काय करायचे ह्मम?
टोपण लावायचे आणि वीस मिनिट ठेवायचं.....
होय काय?
हा मी तसच करते शिट्टी काढते कुकरमध्ये ठेवते आणि.... मस्त होतय मी तसं नेहमी रवा नाही घालत मी काय करते बेसन घेते म्हणजे डाळीचे? पीठ घेते त्याच्यामध्ये ताक घालते मीठ घालते साखर घालते थोडीशी अगदी हळद..... घालते आणि इनो आपलंही घालते हिंग घालते थोडासा त्यातच पीठात थोडासा.....
हम्म हम्म....
हिंग घालते आणि आपली इनोची पुडी लिंबू सत्वाची घालते निळी घालत..... नाही निळ्यामध्ये वेगळं असतय.... त्याची टेस्ट वेगळी येते लिंबू सत्व असते की नाही पिवळे आणि..... ग्रीन कलर हिरव्या कलर असते की नाही ती घालते इनोची पुडी.... आणि तेल घालते त्याच्यामध्ये.... ते एकाच डायरेक्शन एकाच बाजून फेटत जाते ते पाण्यात ते ताक घालून..... एकाजून फिरवत राय एका बाजून हा फिर की नाही.... तर मग कुकरच्या डब्याला तेल लावते आणि ते.... त्याच्यामध्ये बेटर ओतते मग ओतल्या नंतर ने..... वीस मिनिटं शिट्टी काढयची खाली कुकरमध्ये पाणी ठेवायचं वीस मिनिटं ते शिजू द्यायचं आणि काढ्या..... गार झाल्यानंतर न काढायचं ते कारण ते..... चिटक तर निघत नाही पटकन आणि नंतर.... प नाही फोडणीला तीळ जिरे मोरी आणि मिरची देते.... आणि त्यात कडीीपत्ता घालून ते पा त्यात पाणी घालते फोडणीत
हा हा
हा फोडणीत पाणी घालून मीठण साखर आणि थोडं घालते वरण आणि मग नंतर ना ते पाणी उकळू द्यायचं साखर मिरचं आणि त्यात लिंबू थोडंसं पिरते कारण म्हणजे आंबट पण येतो त्याला जरा त्या पाण्याला हा आणि मंतर ना ते जे आपण जी तलेलं असतं ना कुठ कुकरच कुकरच्या भांड्यातलं ते ढोकळा वतलेला असून ते चाकूनकाप पाडून घेते ते जे आणि ते आपण जे पाणी फोडणीचं पाणी घेतलेलं असते ना ते सगळं त्याच्यात होतते आणि दोन मिनिटं ते तसंच ठेवायचं म्हणजे ती पाणी सगळं शोषून घेतता येते डोकळा
हा हा म्हणजे त्याच सगळं हे हो
हा पाणी म मग सगळं हा पणजी एवढ्या सुंदर हो त आंबट गोड बेकरी सारखा होत ढोकळा
बघते करून बघते मी चवीला तर छान झाल होत पण कसं झालं तर हळद मुळ आहे ना जरा हे झालं ते करून बघत तस तुम्ही जसं म्हणाला ना मी कुकरमध्ये झाकण कधी घातलं नाही केक ला घालते
हा
क के आपल्या पातल्यावरचे भाजीवरचे ते घातले होते
मग त प्लेट तुम्ही झाक घातला का नाही प्लेट त फुगलं नसणार जास्त कारण ते झाकलं जात ना त्याला आतमध्ये आपण त्या डब्याला प्लेट ठेवली की नाही त्याच त्याला हे त्याच ते वर येतं फुगून तस झालं नसल एवढं पुगला नसेल
नाही फुगलं होतं की छान झालं होतं पण आपला कुकरचा डबा होता ना ते कुकरच्या डब्या पूर्ण आलं होतं ते इनो मुळ फुकते का काय माहि फुगलं होत पण ते कलर जर अर्पण आहे ते अ खाली पण माझं लवकर उठलं नाही ते जर काय कमी पडलं का काय कमीती जरा असं चिटकून बसलं होत पण टेस्ट त्या ना व्यवस् बहतेक गरम हा गरम असताना काढलं वाटत मी आणि तुम्ही ते फोडणीमध्ये फोडणीमध्ये तुम्ही पाणी घातला सग नाही मी तसं केलं नाही साखर्याचं पाणी वेगळं केलं हा म्हणजे साखर पाणी केलं साखरपाणी विरगळून घेतले मग फोडणी घातले आणि ते साखरपाणी पला घालून घेतले मग फोडणीवरनं घातले
अ नाही आम्ही नाही तसं करत आम्ही
म्हणजे मी पहिल्यांदा केले होते ना मोबाईलवर बघून केले होते पहिल्यांदा मग आताम् म्हणालायच ना तसं करून बघते
हा ताक घालायचं त्याच्यामध्ये ढोकळ्यात ताक घालायचं आणि वरून फोडणीमध्ये लिंबू पिळायचं थोडस म्हणजे तुमच्यात किती आंबटपणा आवडत हच्यात आणि साखर आणि मीठ असं त्यामुळे खूप छान चवयेत आंबट गोड सगळ्या असं मस्तच हवी त सगळे
हा म्हणजे बाहेर कशी टेस्ट येत तशी टेस्ट टेस्ट येत
बेकरीत असतोय तसं ने मिरची घातलेली असती त्या फोडणीत थोडस तीळ असतते जिरीे मोहरी असते इकडे पत्ता असतो वरून आले परत कोथिंबर किंवा ओलं खोरं कोथिंबीर घालतच पण ओलं खोबरं असलं तर ओलं खोबरं बारीक खिसवून घालायच
हां हां बघत आहे मग तशी करून करून बघते आहे
हम्म मस्त लागतो ढोकळा तस
हा हां मी कधी केलं नाही ते करून बघतो तसं
आमच्या सारखं चालू असतं... काहीतर काहीतर मुलाला सोमवारी सुट्टी असती. वेगळं वेगळं... आता मागच्या सोमवारी हे केलतं पनीरची भाजी, रोटी, जिरा राईस आणि आमटी केलती डाळ
हा हा... मी तर सगळं करते, पण मला ढोकळा जमत नाहीये का काय माहिती? म्हणजे... आवडतंय, पण ते करताच येत नाही मी... म्हणजे आमच्या इथं वरती भाड्यानं राहतात ना, ती केली होती ती पण सांगितली केली... पण माझं जमलंच नाही ते
हम्म... जरा सारखं सारखं सवय झाली की नाई, मग प्रमाण आपल्या बरोबर लक्षात येतं, है की नाई?
हा... हा. मग अन ती सॅट्रिक ऍसिड म्हणून असतंय ती घातली होती त्याच्यात
हुं.. हुं.. हुंहुं चालतंय ते ज्या कसं जरा आंबटपणा येतो त्याच्यानं, मग सायट्रिक ॲसिड च्याऐवजी लिंबू पिळला तर ऑप्शन एक है, म्हणजे एक तर लिंबू पिळा नाहीतर मग, सायट्रिक ऍसिड घाला असं ए ते हम्म... मग सायट्रिक ऍसिड घातले की लिंबू पिळायची गरज नाही. आंबटपणासाठीच असतं सायट्रिक ऍसिड आता आमची आजी की नाई, आपलं चिवडा.. आपण बडंग वगैरे करतो ना त्याला सायट्रिक ॲसिड घालत होती ती फोडणीमध्ये असं त्याच्यामुळे आंबटपणा येत होता, असं करत होती
ती वरती होती ना... ती घातलेली, तेव्हा मी बघितलेलं साखरे सारखं असतंय ते मग ती काय काय केलती... काय माहीत... हां मग ती... ती छान झालं होतं खरं आता जसं तुम्ही सांगितलं असं ना, तसं मी करून बघते हा... टाकते ना हे करून
हम्म... मस्त होतंय... एकदम छान लागतं आणि असंच स्पंजी होतंय त्या इनोमुळे अगदी छान ए थोड्या वेळ फेटून... फेटून ठेवलं की नई... एक दहा मिनिटं तरी त्याला तसंच ठेवायचं आप ते कुकरमध्ये लावायचे अगोदर एकाच बाजूनं फिरवायचं आणि त्याचं ते बबल्स काढून घ्यायचे... आणि जसा दाबून... हे करून जरा कुकर ते डब्बा हालवला का नाई... त्याचे बबल्स गेले की नई, मग फुगताय चांगला
हा... ते बघते मी तसं करून आणि एकदा... हां ता म्हणजे... समान प्रमाण घ्यायचं काय ते, बेस... काय असं काय नाई
नाई नाई, बेसन तुम्ही किती तुम्हाला पाहिजे तीवढं घ्या... पण त्याच्यामध्ये ताक बसल तेवढं घालायचं... जास्त पातळ पण नई आणि जास्त घट्ट पण होऊ द्यायचं नाई... म्हणजे आपल्याला लक्षात येतं ना त्याला किती प्रमाण लागतं. म्हणजे इडलीला कसं, जरा आपण घट्ट ठेवतो, डोश्याला जरा पातळ घेतो पीठ तसं आपल्या लक्षात येतंच की, की बाबा ढोकळ्याला कसं.. किती प्रमाण लागतंय... पातळ केलं तर, ते पिठलंच होऊन बसल
हा... हो हो, लई पण... पातळ पण, करून उपयोग नाई
मग त्याच्यामुळे जरा आपल्या लक्षात येतं की, बाबा हे बेटर एवढं बरोबर ए... म्हणजे आपल्या अंदाजनेच ताक घालायचं जास्त आंबट पण घेऊ नका ताक... म्हणजे कसं होतंय आपण लिंबू पण घालतो ना... वरून परत त्यामुळं ताजं ताजं, ताजंच ताक घ्यायचं
बघते... बघते... तसं करून बघते
हम्म... छान लागतंय मग मस्त होतंय
हा हा
हुं, अन काय पाऊस हाय तिकडं
पाऊस आता काय नाई... दर दुपारी आला होता पाऊस आता काय नाई है... सध्या तर आता नाई आणि त्यात कसं तर मुलं शाळेतनं.. सु... येतात ना त्या वेळेसच चालू होतंय पाऊस जाताना आणि येताना... ते म्हणतात हो... मुलगीचं जरा लांब ए... मुलगी ए ना लांब जाते
हा हा हा
वसत